हॅलो! हॅलो!
आ हा
हॅलो!
येतोय आवाज.
हा, बोला ताई.
अ शिवन आहारा विषयीचं बोलायचं.
हो हो.
बरं बरं परत रिपीट.
नाही रिपीट नाही, आता वेगळं सांगायचं थोडं.
बरं बरं. आता जी लहान बाळ वगैरे असतात. नाही का, त्यांना तांदळाची पेज
हो.
किंवा रव्याची पेज पचायला पोषक असते, आता आमच्या इथे आमच्या भागामध्ये करतात ना, हे लहान मुलांसाठी भरडी. ते तांदूळ धुवन थोडे पसरवून ते थोडेसे असे अ आणि मग ते भाजतात तुपात चांगले.
ह ह.
आणि तुपात भाजून मग ते मिक्सरला फिरवतात, किंवा मग, त्यात तुम्ही थोडीशी मुगाची काळ पण चालं टाकू शकता. अम, थोडीशी वाळवून
ह ह मुगाची टाळ पण, धुऊन घ्यायची का?
हो हो, मुगाची डाळ पण धुऊन वाळवून किंवा मग पुसून घेतली तरी चालेल.
हा हा.
आणि मग हे सगळं मिक्सरला फिरवून किंवा मुगाची ती काय वेगळी नुस्ती भाजली, मिक्सरला मग तांदूळ म फिरवताना
हा.
तांदूळ पण तुपात भाजायचे. तेव्हाच मुगाची डाळ पण भाजून घ्यायची आणि मग ते एक त्र मिश्रण बारीक करून
हम्म.
त्याची पावडर करून ती महिना महिना राहते. टिकून राहते. आणि मग ते पाणी उकळून त्यात दोन तीन चमचे जेवढं आपल्याला बाळाला द्यायचं तेवढं एक कप आता एक दोन कप पाणी टाकलं तर एखादा चमचा ते मिश्रण टाकायचं. चांगलं उकळवायचं तर नावाला थोडसं मीठ टाकायचं.
हा.
पुन्हा थोडस वरून झालं की साजूक तूप वरून घ्यायचं आणि मग ते बाळाला द्यायचं. दोन कपाचं एक कप करायचं साधारण किती बाळ छोट असेल तर मग एक पातळ ठेवायच. थोड नऊ वर्षाच तर मग ते चालत म्हणजे असं अ -जरा घट्ट सर खायला.
घट्ट झाल
तसच आपल्याला नाचणीचं पण करता ईल ना? नाचणीचं पण खूप छान असत. ह लहान मुलांसाठी किंवा आजारी लोकांसाठी त्यांच्यासाठी चांगलं असणार.
हे पण याला आमचे ते कणेरी पण म्हणतात, कोणी भरडी म्हणतं कोणी खिमट म्हणतं तांदळाचं. हे आमचे मोठे सुद्धा आवडीने खातात, किंवा काही लोक तर आमची भातात नुसतेच तांदूळ असे असे अ शिजव भरपूर पाणी घालून शिजवतात.
हा.
आणि त्यात पाणी खूप घालतात, पाणी ठेवतातच त्यात आणि मीठ टाकतात. आणि मग ते अ ते नाश्ता म्हणून करतात, लोणचं घेतात किंवा मग मेथकूट टाकतात आणि मग ते सुद्धा थोडं साजुक तुप नाश्ता म्हणून, हा पान नाही नाही नाही भात भर पाण्यात शिजून ते पाण्या सहितच म्हणजे हलका आहार पोटाला.
अच्छा! हा हा.
असं हा. तर तसही खातात पातळ पेजं सारखं तसही खेडेगावांमध्ये तस़ सकाळची न्याहारी तशी करतात, किंवा मग संध्याकाळचं अगदी लाईट जेवण करायचं असेल तर, ते तोही एक प्रकार आहे म्हणजे तसा त- तसं खातात लोक म्हणजे हा त्यामुळे थंड पोट थंड राहतं, त्याने आणि शांत एकदम आणि मऊ राहत पोट चांगलं.
हा.
असं म्हणजे पोटात जर वाताबिताचा त्रास किंवा गॅसेसचा त्रास तसयं ते हा आहार घेतल्याने कमी कमी होण्याचं प्रमाण वाढतं. त्याच करायच असंय. आणि दुसरं म्हणजे आता अ ही मुलं जी शाळेत जाणारी अस तात छोटी मुलं म्हणजे फार तर बालवाडी किंवा पहिली चौथी पर्यंतची मुलं अशा मुलांना आता ती मुलं भाज्या बिज्या नाही, हल्ली मॅगीच खूप हे वाढलेलं आहे. मुलांना हा. मग ते आपण आता हिरव्या भाज्या खात नाहीत, किंवा उसळी खायला मागत नाहीत, मग ते उसळी आता मुगाच मुग भिजत घालून ते थोडं मिक्सरला फिरवून त्यात थोडीशी एखादी मिरची किंवा मिरची नाही टाकलं, थोडस आलंं, लसुण जिरं टाकल आपलं त्याचच एखाद असं पोळ्या सारखं काढून दिलं.
हो.
तर ते आवडतं मुलांना.
हम्म,
अ किंवा इडली सँडविच सारखी करायची. तसही करून दिलं तर, चांगले आवडीने खातात.
हो, असं तर त्याच्यामध्ये आपण भाजीपाला पण मिक्स करू शकतो. मुलं असं भाजी पाला खात ते ना, मग त्याच्यात थोडस टाकून द्यायचं, बारीक चिरून वगैरे असं त्याच्यात पालक टाकू शकतो आपण, गाजर खिसून टाकू शकतो अस
हो, हो. दिसालाही सुंदर, आणि अ पौष्टिक पण आणि आवडीनी जरा रंग वगैरे चांगले असले की मुलं खातात बरोबर. तसचही चांगलं आणि अ, नाचणीची इडली पण छान होते, तुम्ही कधी करून पाहिलेत का?
हां, केली मी, पण मी कशी केली सांगू का? हो, केली ना मी पण.
हां.
मी म्हणजे अ नाचणीच हां, तुम्ही कशी करता ते?
आम्ही मी आपण तांदळाची करतो तशीच सेम. नाचणी भिजत घालायची, हा आणि तिनाच एक प्रमाण उडदाची डाळ
अं हं.
आणि तीन वाट्यात जर नाचणी असेल, तर एक वाटी उडदाची डाळ भिजत घालायचं चार तास आणि, तसच वाटून ठेवायचं दुसऱ्या दिवशी करायचं
हा ह
छान लागते नुस्ती चटणी आणि ते पण. सांबारासोबत पण छान लागते, आ आणि हो आणि नाचणी म्हणजे असं खाणं होतं चांगलं असं नाही का. आणि पौष्टिक
मी काय करते माहितीय का नाचणीचं पीठ, रेडीमेंट म्हणजे वेळ नसतोय एवढ भिजत घाला ते दळा वैगरे हे करा कोणाला वेळ नसतो ना, मग कामामध्ये तर मग मी काय करते नाचणीच ईडल्या करण्यासाठी अ नीच पीठ घेते, त्याच्यामध्ये म्हणजे समजा आता एक एक वाटी आपण नाचणीचं पीठ तर मग त्याच्यात पाववाटी रवा, रवा टाकते थोडं आणि मग थोडस दही टाकते. अर्धी वाटी दही टाकायचं.
हो, हो
दही, आणि दहीच नसलं तर थोडा निंबू टाकला तरी पण होतात ते आणि मग असं सरसरीत मस्त भिजून घ्यायचं त्याच्यात थोडं मीठ, थोडा सोडा टाकायचं वाटलंस तर फुलण्यासाठी. खाण्याच सोडा आणि मग ते तश्या इडल्या करायच्या. त्या पण छान होतात त्याच्यात पण आपण भाजीपाला पण मिक्स करू शकतो त्या ई
करू शकतो बरोबर. हो, हो बरोबर आणि आजच दुसर म्हणजे आता आपण कोशिंबिरी आता मोड आलेल्या कडधाण्याच्या सुद्धा कोशिंबिरी खूप छान होतात अ किंवा भेळ छान होते त्याची
हो भेळ पण छान
म्हणजे मुगाची, हा मूग मोड आलेले त्यात कांदा टोमॅटो, काकडी वगैरे
हा मुगाची याचे हरभऱ्याचे पण छान लागतात असे
हो, हा हरभऱ्याची पण छान होते हो कांदा वगैरे लिंबू पिळून. लिंबू पिळायचा खूप टेस्टी लागत ते तर बाहेर विकायलाही मिळतं नाही का!
थोडा चाट मसाला टाकायचा परत छान लागतय अजून. हम्म हो
छान लागत ते पण आणि दुसरं म्हणजे अ, भेळ झाली ना आता हे काय बरं म्हणणार होते. मोड आलेल्या कडधान्यांचं, कोशिंबीर तर झालीच. परत अ
परत आपल्याला मोड आलेल्या, कडदा कडधाण्याचय ना. अ छान डोसा पण बनवता येतो, सगळे कडधान्य असे मोडालेले कड धान्य घ्यायचे. त्याच्यामध्ये पण थोडस आपलं चण्याचं पीठ, अण थोडसा रवा टाकायचा. त्याच्यात थोडशी दही अस टाकायची, नसली तरी चालते दही, आणि मिक्सरला पूर्ण फिरवून घ्यायच, त्याच्यामध्ये मीठ वगैरे लस आ लसूणची पेस्ट टाकायची थोडीशी, आणि ते पूर्ण मिक्सरला लावून फिरून घ्यायचं. आणि मग त्याचे ते मिक्स उसळींचे ते, खूप छान लागत असे डोश्यांसारखे करायचे, खूप मस्त लागत ते पण छान, हो.
त्याचे पकोडे पण छान होतील, नाही का?
हो पकोडेही छान होतील, तसे.
पकोडेही छान होतेल, मिक्स डाळींचे आम्ही करतोच, पकोडे पण असे कडधान्यांचे पण छान लागते, पौष्टिक आहार, फक्त त उत्साहाने करायला पाहिजे, वेळ दिला पाहिजे. आणि चांगल्या अ आपण अगदी छान, ह्याने केलं ना. तर त्यात प्रसा पदार्थाचा सुद्धा प्रसाद होतो. आणि टेस्टी आणि खूप छान लागत. आणि खाणारे सुद्धा समाधानी होतात, नाही का? तुमच्याकडे पुरणपोळ्या कशा करतात. आणि लातर फक्त
आमच्याकडे चना डाळीच, अ शिजवून घेता. मग त्याचं अ हा ते दळून, मग त्याच्यात गूळ मिक्स करून, गूळ किंवा साखर मिक्स करून म त्याच पुरण बनवता, हो. हो डाळ वाटून घेत शिजवून शिजल्यानंतर, वाटायची शिजवून घ्यायची सुरुवातीला, ह. मग डाळ वाटून घ्यायची, मग त्याच्यात गुळ वगैरे टाकून, परत शिजवून घ्यायचं थोडं.
हा.
अ विेलायचीची पूट टाकायची थोडी.
हा.
आणि मग ते पुूरण करून घ्यायचं नंतर मग आपल्या अ गव्हाचं पीठ आणि थोडस मैदा मिक्स करून, तरडू बनवायचा आणि मग ते अ ते लाटून घ्यायचं, आणि त्याच्यात ते सारण भरायचं, पुरणचं, मग ते बंद करून अस पोळी लाटून आण मग ते तूपावर. अ तुपावर शिज, तूप टाकून शिजून घ्यायचं.
बरोबर, आम्ही तसच करतो पण मी नुसत्याच गावाच्या करते. आणि अ गव्हाच्या करत असताना ते नुसतं पीठ मळून ना, झाला वेळेस ह.
झाला का? बरं ठीके चालेल, ताई तुमच्याशी बोलून खूप छान वाटतं धन्यवाद.
हा हा. ठीके, धन्यवाद.